हॅलो हॅलो हा काय करायलाय.
ह म मपूर नंत हो न
हॅलो हॅलो
बोला हॅलो हॅलो
हा हॅलो बोला कि आवाज येईना काय
होय होय आला आला आत्ता आला बघा आवाज
हा चहा नाश्ता झाला हा आवरालोय बघा
हम्म पाऊस एक चाल
होय पाऊस चालु झाला इकडं पण तर लईच आहे पाऊस आता चार पाच दिवस झालं असं एवढं भरपुर पाऊस आहे की काय अंधार पडल्यावर नाही पाऊस दिवसा पण पडायला.
पाहिजे सोडा डा पाऊस पण कपडे वाळत नाहीत.
होय कपडे दोन दोन जोड काढलेत आम्ही पण
आणि पावसात भिजलेले कपडे घरातले कपडे काय बोलायचं का नाही पंढरपुरला पण आमच्या पाऊस चालुच आहे.
पंढरपुर ला व्हय मला तुमच्या पंढरपुरची जरा थोडी माहिती सांगा की
हा जाणार आहे काय
होय जाणार आहे झालंय माझे दोन वेळा पण तिथली म्हणजे ह थोडं तिथं म्हणजे पंढपुरचे म्हणजे तुमचं कसं ब्राह्मण म्हणजे पुजारी आण
होय होय हा म्हणजे तिथं कसं आता दर्शन आता तर वारीसाठी इथनं पुढं कानि नाही जरा म्हणजे गर्दी असते सोडा भरपुर गर्दी असते व आता पालख्या कसं नि निघायला लागल्यात नाही पालख्या चालु झाल्यात आता निघाल्यात कुठनं कुठनं पालख्या सगळ्या मग ते रंग रिंगण अस वाखरी म्हणुन गाव आहे तिथं रिंगण असते तिथून पुढण एक अर्धा पाऊन तासाच्या रस्त्यावर पंढरपूर आहे. तिथे जवळ जाऊ उद्या एकादशी म्हटले की आज रिंगण असते तिथं फार छान असते रिंगण बघण्यासारखं
बघण्यासारखं असंते म्हणजे तुम्ही कसं जवळुन पाहिला नाही तिथन तुमच माहेर म्हटल्यानंतर जाऊन पाहिलाय त्यामुळे सगळं माहिती असतय
होय आणि ति कैकाडी महाराजाचा मठ आहे तनपुरी महाराजाचा मठ आहे इस्कॉन मंदिर आहे गजानन महाराज महाराजांचा मठ हे बघण्यासारखं परत गोपाळपूर म्हणून कृष्णाचं मंदिर असं वर असं डोंगरावरच आहे पण तिथं पायऱ्या वगैरे किल्ला असल्याचं कस ते मंदिर परत तिथंच नदीमध्ये हा नदीमध्ये विष्णुपद म्हणून आहे. विष्णु म्हणजे देव आपले पांडुरंग महिनाभर तिथं मार्गशीर्ष महिन्यात तिथं विष्णुपदावर असत्यात. पालखी जात पालखी तिथं मार्गशीर्ष महिना लागला कि पालखीतनं देवाच्या पादुका तिथं नेत्यात आणि तिथं महिनाभर देव असत्यात मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या आमोशेला परत तिथं येते पंढरपुरातल्या मंदिरात येते. महिनाभर असतंच विठोबाला पाया पडायला जात्यात पण जास्त करून तिथं जात्यात. विष्णुपद म्हणून आहे तिथं थं जात्यात लोक पाया पडायला खूप छान छान आहे बघण्यासारखं तिथं
म थांबल होत म्हणता ना तिथं मार्गशीर्ष महिन्यात भरपूर गर्दी होत असेल हम्म
इतकं हाउसन मार्गशीर्ष महिन्यात आ गावातली तरी बाकीच्याना माहित कसं येत सोडता डबे वगैरे घेऊन वाळवंटच्या काटे बसत्यात जेवण वगैरे खूप छान आहे नदी काठी वातावरण तिथं आम्ही पण लहानपणी खूप जायचो शाळेतली सह ट्रिप जायची आम ती शाळेतली आम्ही अस नावेतन न्हाण जाताना होडीतन बसून यायचं होडीतन जायचं नावेतून. आणि येताना मात्र पाणी कमी असायचं ना मग जायचं वाळवंटच्या कडे डेन जायचं आणि शेवटी मग तिथन च हां मजा मस्त स्ती करत जात होतो लहानपणी आम्ही अजून फार छान वाटायचं आता जरा बदललंय सोडा पण आता अजून जरा बदल चालू आहेत काय काय काय काय पण छान छान आहेत मंदिरे तिथं बघण्यासारखी. वगैरे खूप छान असतेत.
हां आता कस माणसांची भरपूर गर्दी झाल्या त्यामुळे क नई असं म्हणजे पहिला कसं माणसं कमी आणि वातावरण चांगलं आणि पहिल्याची लोक कसं सगळं शिस्तबद्ध म्हणजे कसं करत होतं हे काय नाही आता कसं आता म लोकसंख्या वाढल्या त्यामुळ गर्दी पण भरपूर झाल्या.
फार गर्दी झाली आता एवढी गर्दी परवा पण आम्ही गेलो हो तो लग्न होत माझ्या मावस दीराचं म्हणून गेल तो उद्या अधिक महिना लागणार आहे म्हणताना आम्ही तिथंन निघून आलो मग माझ्या आत्या च घर घर तिथंच आहे म आत्त्याची मुलगी सांगालती अगं म्हणाली एवढे तुम्ही गेला त म्हणली नंतर न दोन दिवसांनी एवढी गर्दी झाली आणि रेल्वेला पण भयानक गर्दी
गर्दी होय नाही अधिक होय म आणि ह्याच पांडुरंगाची महिमा पण तसं आहे नाही देवाची हां.
एवढी बोलायचं काम नाही कसं आमचं घर जरा जुनं घर आहे तिथं नामदेव पायरी पाशी आमच्या माहेर माझं तिथच आहे जुनं त्याला कसं आता जर खूप जुन झाले म्हण भावानं कुलूपच लावलय आणि नवीन घर बांधलंय तिकड रेल्वे स्टेशन कड पाकदे रेल्वे स्टेशनच जरा पुढ आहे.
हां हां
बांधलंय नवीन घर असं गावातल्या घरी जाणं ये ना तेवढं नाही आपण. आहे बरं आमचा संपर्क असतो सारखा काहीतरी काहीतरी कार्यक्रम असल येन जाणं.
आता असं वाटत असेल की तुम्हाला आम्ही पहिला होतो ते आता राहिलं नाही. पहिला मजा येत होती असं म्हणजे मनाला वाटतंय क नाही तस.
सांगतो काय आता ते कॉरिडॉर म्हणून येणार आहे म्हणजे पूर्ण पंढरपूर आता मास्टर प्लॅन मध्ये घर वगैरे जाणार आहेत आता पहिल्यासारखं राहणार नाहीेये पंढरपूर. ही आषाढी वारी झाली का नाही आता ते देवेंद्र फडवणीस न कॉरिडॉर म्हणून काढलंय म्हणजे आपलं रामाचं मंदिर कसं आहे आयोध्येतलं मधी सेम एंटरला रामाचं मंदिर आणि पूर्ण चारी बाजूला मोठे मोठे रस्ते आणि पूर्ण डेव्हलप करणार आहे स गळं आता बदलणार आहे पंढरपूर सगळं म त्याच्यामुळे आम्ही परवा माझ्या नाती नातीन घेऊन अक्षरशः तिथं गल्ली बोळ आहे त्या गल्लीबोळातन फिरून दाख खोलीलयं होग ह्या बोळातन आम्ही इकडें जाय चो. ह्या बोळतनं. आई माझी मुलं पण लहान असता ना तिथं वर्षभर वर्ष दोन वर्ष शाळेला तिथं होती नई. माझे दोन्ही पण मुलं. हे बघा, आईच्या मै त्रिणीच घर आहे. आई इथून जायची. मामा इथून जायचा. आम्ही हे माझ्या मैत्रीणी असं सगळं आम्ही गल्लीबोळातनं फिरून दाखवलो. माझ्या नाती म्हणत्यात एवढं उढसा रस स्ता म्हणल हो एवढा एवढाच रस्ता बारका बारका बोळ म्हणतेत म्हणलं. त्याला. खूप म्हणजे असं आमच्या लहानपणी फार छान होतं. आम्ही - - आम्ही विटोबाच्या मंदिरात लहानपणी खेळलोय. असं इकडून तिकडून माडीवरन पळत होतो. आता नाही. नाही. तस बंदोबस्त - -
आता बंदोबस्ताने ते हे झालेय हो ते लईच झालय आता. हो. मिलिटरी मॅन सगळ तिथं आहेत ना?
होय, होय, होय. आता तसं आताच नाही ना आम्ही एवढं खेळलं विटोबाचे मंदिर आहात एवढं ती बाजीराव पडसाळी परत भरपूर भा सभा मंडप म्हणतेत. मादीवरती कानपात्राच्या तिथुन वर जायचं हिकडं पळायचं हिक इकड जायच. खूप, खूप, खूप खेळोयं आम्ही.
पहिला एवढस लोक हे करत नव्हतं नई.
नव्हते करत आणि आमचं कसं तिथं पुजारी अस - - ल्यामुळे जरा जास्त हा आमच्या बाबांचं नाव सांगायचं आणि तिथ आतमध्ये जायच. आम्हाला कधी तिथं दर्शनाला पण जातना असं लाईन नाही जावं लागलं. अगोदर आता जर अस कमी झालंय वातावरण आणि आमचं जास्त अ फरकच पडतोय नई जरा.
लई फरक पडतयं. जरा - - का होईना फरक पडतेय हो. हा, हा. आणि व ते वेगळं आणि आता आता सगळं कसं वर्षानुवर्ष सगळं बदलत चाललयं नाई सगळं. हम्. सगळं नवीन पिढी नवीन जमानात - - आता पहिल्याचं काय - - राहिलं नाही, पण पहिलाच छान वाटतंय ते आता नाहीआय. ह.
खूप आम्ही, एवढत माझ - - पोरपण ते सुख अनुभवल्यात विठोबाच्या मंदरातल म्हणजे आमि प आज न पंचमी जरी असली कनी रंगपंचमी- - पंचमीला सगळे एवढं अ मोठी मोठी मोठी तांब्याची भांडी होती आमच्या लहानपणी त्यात एवढं उकळलेलं - - पाणी एका ठिकाणी तिथं - - तापवायचे सगळे आणि रंग खेळून आल्यावर ते पांडुरंगाचा डफ म्हणून असते पांडुरंगाचे दोन - - पादे पादुका असतात ना त्या पादुका सगळ्या पंढरपुरात जवळपास म्हणजे अग विठोबाला प्रदक्षिणा घालून गल्ली बोळातणं पाच असं संध्याकाळी दिवसभर रंग पंचमी खेळ त्यात. आणि पाच वाजता ती पालखी सगळ्या गल्लीतन फिराय लागली कनी आपापल्या माळी माडीवर - - न ग रंगाच्या भरलेल्या रंगाच्या बादल्या त्या विठोबाच्या पादुकावर वतायचं. आणि विठोबाचं नाम विठोबाचं नाम स्मरण करत त्या अस गोल फेऱ्या मारत्यात. मग तिथून झाल्यानंतर आम्ही घरी येऊन आंघोळ करायचो. लहानपणी खूप छान असायच आणि ते अ विटोबाच्या मंदिरात कडक कडक पाण्यान अंघोळ घालत्यात सगळ्यांना म्हणजे फक्त पोर पोर आणि मोठी मोठी माणस बायका कोन जात नाही आणि तिथ ते कड - - कडक पाणी ते काढा देते ते आमच्या लहानपणी काढा असायचा आता ते बंद प्रत्येकांच्या म्हणजे आमच्या- - पुजऱ्यांच्या घरी ते काडा वाट - - जायचा. संध्याकाळी थंडीच्या दिवसात अस त्या एक एक महिमाच - -
वेगळे होय पहिला आणि पहिला लई असं करत हुतंत देवासाठी असं कसं वेळ काढून ती लोकं पहिला करत होती आता पण आताच जा त्याच्यापेक्षा पण करत्यात जास्त पण
हम्म पहिलं खूप खूप खूप वे फरक पडलाय आम च्या लहानपणी म्हणजे हा आमची आज्जी व्यवस्थित सगळं करायची अगदी देव धर्म घरात तलं पण एवढं छान करत होती आमचं घर पण खूप छान आहे तीन मज ली घर आहे जुना वाडा आहे आमचा मस्त आहे वाडा आमचा
आता बघायला भेटणात आता सगळं कस स्लॅपचं घर स्लॅपचं घर म्हणून हे करतात पण जुनी घरं आता बघायला म्हणजे असं नवल वाटतंय
होय असं एवढं छान आहे की नाही गेल्या गेल्या अंगण आहे अंगणात ना एका बाजूला तळघराच रस्त स्ता आहे वर पायऱ्या ते ओसरी धाबं पसाऱ्याची खोली बाळंतिणीची खोली परत इकडनं एक जिना हिक कडनेक जिना परत मोट्ठीच्या मोठी माडी परत वर एक खोली परत तिसऱ्या मजल्यावर एक खोली खूप छान आहे आमचं घर जुनं मस्त आहे घर जुनं असं वाटतंय
तुमच्या घराचं वर्णन केल्यावर छान वाटलं बघा
होय तळघरात आमची आजी तर लाक डं न्यायला जायची आम्हाला असं चिमणी घेऊन जायचं रॉकेलची चिमणी तिच्या मागं नको ग आई आजी भीती वाटते भीती वाटते ते तळघरात लाईट नसायची आ मची आज्जी लाकडं आणायला जायची मस
होय काय पाऊस भरपूर आहे बघा इकडं पाच दिवस झाले असं रात्री पण आणि दिवसा पण एवढं धो धो पडालाय हेच जर पाऊस आपल्याकडे पडला असतं ना तर आपल्याकडे महापूर आला असतं बघा
होय होय होय होय त्या भागात जरा तिकडं जरा जास्तच पाऊस असतोय नई हम्मम उष्ण दवा उष्ण हवामान असत त्यामुळं लवकर पाऊस भरपूर येतोय अवघडच कि ओ पण किती जीवनशैली अवघडच असती ना त मुंबईच्या लोकांची हम् गाडीवरनं जायचं म्हटलं की किती भीती वाटती की नाही आपल्याला असं पाऊस पडल्यावर मग न तर् आपली हम्म चिकचक होती राड होती पाय घसरते पाय जे सोडा पाऊस पण अस भीती वाटते ती जरा जपून कराव लागते कुठल्या पण गोष्टी
होय सजार अवघडच येत
होय कि
ठेऊ नंतर कॉल करू हा आमचं काय पाच मिनीटांचं त्यांना सांगतोच होतो पहिला फोन करून